हॅलो.
काय करायलास?
काय नाही बसलो बघ.
का काय काम नाहीत.
काहीच कामं नाहीत तुला ले काम येत का?
मग कॉलेजला गेला होतास का आज
त जायचे डायग्राम काढल्यास?
नाय.
हो.
किती वाजलं? हा ते सुंद विचारा खाली लागला. काय कुणा कुणाची लेक्चर किती लेक्चर झाली.
आज लेक्चर झाले दोन
दोनंच.
हा.
मी जी पी च बघ. हम् तीस पान झाल्यात तीसच्या वरतीच
हा.
नऊ एक्सपेरिमेंट काहीतरी झाल्यात. पूर्ण झाल्यात नऊ बाकीच्या आता लिहायचं. थोडा व घयच बघ गाज यतो होय.
हा हा.
सोळा बाकीच त का आहे. म्हणजे कॉलेजला गेलेलास का तू मग अजून काय?
तू ग आला नव्हतास.
एक काय कटा आलेला बाबा कोण जायचं ते जरा लिऊन तरी झालं बसून
हा हा मग पी ओसीच मॅन्युअल च प्रिंटाचे कडलेस का?
हा चिटकवले चिटकले उद्या आता याचा उद्या आल्यावर चेक करून घेतो.
हा हा तू काहीत बोलत बस आता
काय ते अ हा ते पेवशीचच सग पीसी मॅन कायतरी तुझं किती ज झालं अस चेक करून घेतलं केल चेक
क द द.
हा.
ते डेट दिल्यानंतर ना ते होणार इंडेक्स ला साईन भेटणार.
बर आणि आपलं काय ते असाइनमेट सगळ्या झालं तुझ्या
समिट झाल्या सगळ्या
मला जे याच्या पी अस फोटो पडतो की म नंतर तुला वेळ मिळाल्यावर
ठीक आहे ठीक आहे तिती नंबरचे असत.
ह अ तिश रेणी चौतीी दोन झालेत माझ्या दोन झालेत पहिलं.
ओके ठीक आहे.
ह आणि काय म्हणाल तो मग कुठला पिक्चर वििक्चर वघलास का नाही आता
आता बघ लागेल
कुठला?
अक्षय कुमारचा नवीन आलेला
ते जंगल सफारीच काय तो
हम्म. वेलकम टू द जंगल.
हा तोच त चांगला आहे का?
हम.
कधी बघितलं अस कशावर बघितला थेटर लागेल तर
टस्टल.
कशोर आला.
होय टस्टल बर बघितला.
ह हा. ह.
मला पण प्रदीपने दाखवलेला
हा. तना बघला
ते न बग केटला मगाशीच
त्याला काही कामा नाही द वाटत. का?
हय.
लगेच बघा म हे बघ बघितला पण नाही मला माहित पण नाही आलाय काच
ठीक आहे ठीक आहे.
मड तीन पिक्चर आहेत तसे पडलेले फोनवर
कोणत कोणताय?
मड बघ ते दोन हजार अकराच आहे काय रॉकस्टार हे जा आपला रणवीर कपूरचा तुझी स्टोरी बघ कसा म्हते. तो तची गर्लफ्रेंड असते एक हिर म्हणून मग ती मर इतिहास मध्ये दाखवले यांच पहिला चांगलं झालं असते. हा तो सिंगर असतोय मग ती मर त्या तीमेल्यावर
हां.
तो जरा असं जास्त पॉप्युलर सिंगर होतोय. आणि नंतर तो पण मरतोय असं एंडला एंड एंड ला जवळपास मरतोय तो
म्हणजे सियारा सारखं सयाराा
ह स यारा हा पण ओरिजिनल ते ओरिजिनल स याराच काय तो चांगला पिक्चर आहे त्या स यारापेक्षा
हां हां.
स आहे. रॉकस्टार आणि कुठला आहे आपला देऊळ बंद आहे काय? आणि जेन्ना ज देऊ पण त दुसरा
हां.
दुसरा दुसरा सेकंड पार्ट बघित असतो तू
बघितलागेल.
ह.
स्वामींची इंटर देन बाहेर दाखवून दयचं.
होय चांगलं आहे घेतलंयथ
हो.
फुटबॉल खेळाला तण ह.
काय म्हणतेयस मला ते
ठीकय आहे ठीक.
हम्.
बाकी सगळे कं्प्लीट झाले का?
बाकी सगळं म्हणजे ह ज बायो बायोगनच मॅन्युअल आहे.
हा.
ते राहिले एच एपी च अर्ध म्हणजे नो एक्स झा तेवढं आणि असायनमेंट राहि दोन दोन
ठीक आहे ठीक आहे ना.
तर लिहायला बसायचं आहे हा तेच करायचं.
ह.
बसायचय करा. त्याला लवकर ते आता डाल रे डाल घेऊन हात तो कायलाय? मी म्हणलं जरास फोन करून बघ्या पाहिलेला गेलेला काय कोण कोण गेलता काय?
बरं बर.
तर तू सोड कॉलेला सकाळी
उदा्या येतोस ना.
हा येच की जाव उद्या
चालत चालत.
म्ह का मस म चहा वगैरे झाला का नाही.
काय ना झाला की आत्ताच तुझा
हता प्यायज
हा हा.
हम्म मोठे फिराय फिरायला जायचं काय?
जायच घी.
कध्या आहे कधी वळयला
कधी संडेला रविवारी
ह चाल तेठी आहे घाटात जा घाटात
हा हा.
हम्म हि जी काय आपल्या पत्याची गाड आहे.
अदी
त्या गाडीवर पत्याची गाडी आहे आणि एक गाडी अरेंज करायची जायचं.
अरे हंच गाड हग
चौघजण जाऊ शकतोय म्हणजे दोन गाड्या
हो.
ट्रिपशी जाऊ शकत नाही आपण
होय.
घाटात जाऊया फोटो वगैरे काढूया.
हो.
हा हा.
संस्क्याच्या अंगातले मस्त
तर काय मस्ती करतात बोर सारखी हा तुझी पण मज्जा करत होती नव का?
हो
काय रे
हॅलो पाऊस ढीग खूप पाऊस आहे खूप तिकडे आहे काय
हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो